आता पंधरा सोळा सोळा झाले म अजून मग चार पाहिजे
हो काय चाहा पाणी चाहा पाणी झालं काय?
चहा पाणी झालं ते झाल नाही का अजून चहा
सध्याच चहा आता लई नियम आहेत माया की नाही डोकत दुखत होत बाई आज मी झोपेल होती आतापर्यंत
सांग मग चाली मा घरी जायायला आज गॅस नाही त
मा घरी चुल आहे ना पेटेल येता का तुम्ही
चुलीवरच तर फारच चांगलं खायेला भेटलं आम्हाले बाई पेटव्हावीच लागेन आता चूल.
आमच्याकडं गॅस नाही काही नाही लाईट चार, पांच दिवस झाले, आमच्याकड गॅस नाही.
बाई गॅस गेला की, येते की नाही शेवटी चुलीवरच माणूस.
मंग बाई जुनं ते सोनं.
मग जुंन ते सोनं आहे, ते खोटं नई ओ माई. त्यात सिलेंडरे भेटून नईत राहिले.
खोटं नाही आणि लगे माहित आहे का? चार, चार गॅस बी असले का आता. आता काही कामाचे नाहीयेतं.
नाही व चार पुस्तकावर, चार सिलेंडर भेटतात ना.
तर चार पुस्तकावर सिलेंडर भेटतात की नाही? तर आता अवघड आहे ना, भेटणंच मुश्किल आहे ना आता. आ काय काय करसा?
हम्म, जाना मग आता अशी वदर बोलत बोलत.
आव चा शिजू राहिला ना चुलीवर, चुल विजून जाईल ना. नाय ओ, माय डोख दुःखत जात जाम सांगू का तुम्हाले? माय डोक दुखत जत जाय
का मग आता याच्या पुढे काय केलं तुम्ही? थांब मग मी अधिक बोलतो त्यासोबत, या कार- -
याच्या याच्यापुढं काहीच नाही. ते आता फोन कट झाला की, ते येते की नाही चार, चार, पाच गुण टाका ते गुण टाकले, मग तस असं येते कार्य तुमचे का
केलं तर टाकली
ते गोष्ट आहे. खरं तुमचे चार फोन झाल्यावर मंग ते सगळं ते पूर पिवळ झाल्यावर हाय कनी म्हनिन, तुमचे कार्य त पासत आहे, मग बग तीते. हा, मग तुमच्या कार्य तपासत असल्या
गायत्री
हा.
तू या विषयावर अधिक दोन मिनिटात बोल माझ्यासोबत. मी अधिक हा फोन कट करतो, अधिक तुले लवतात.